कोण कोणाकड ते अकाउंट आहे त्या लाग हॅलो.
हा बोल.
काय चाललंय?
काय नाही बघा जेवलं आता. आणि हम्म आल्या. सगळी मिळून जेवलं आज दिदी जानेवर्च नाही. पेसला कााय? स्पेशल हा मीच सकाळपासून उपाशी बसलोय हे कुठ तर न निल काय तर खायला घालील म्हणून तर हे काय नाव जाणून झालंय की आता
हम् हम्.
मग आता काय बघत बसलय तिच्या तोंडाकडे कधीत्या वाटत.
अ. त्यांनी त्यांनी तर गेल्यात का नाही दिदी आणि भाऊजी दिदी आणि भाऊजी तर गेल्यात का?
भाऊजी गेलं कामावर हम्म दिदी आहे घराात ह चनत आहे.
ते नान कट करताय.
आं.
केक कट करतय संध्याकाळी
हा संध्याकाळी होऊया. ह भाकरी नाही देवराज आमच्या बडवायच. काम कराव लागलं आहे.
हा हा.
लाकूड घेऊन ह्याच्यावर बुडवा लागला फोन फोन ते खोटी आणलेली त्यांना प्लास्टिकचे इेत आहे.
हा हा.
हम्म हम् म ून म हम! पाहिल्यासारखं ना
जेवलोय बघा सकाळीच जरा कुरकुरे जरा खाल्ला आता.
हा! आणि हा हा. पाऊस काय यंदा काही पिकवत नाही बा?
पिकवत नाही बघा की आहो ते महा दुष्काळ पडणार आहे म्हणाल्यात ह्यावर्षी
आं!
महादुष्काळ काय म्हणते त की अ काय महा दुष्काळचं अति दुष्काळ क महादुष्काळ असं काय तर पडणार आहे. ह्या वर्षी हा हा म्हणजे पाऊस कमीच आहे, ह्या वर्षी ऊनच आहे.
हम्म!
आपलं काय तर होईल पिक तेन कशी यायची खरं.
काय नवच बा पिक आणि पाणी पुराय पाहिजे आत्ताच आमच्या गावाला दोन दिवसात ना एकदा पाणी या लागलयं.
हम्! हम! आमच्या इथे पंधरा दिवसातन एकदा येते इथं कृष्णा नदीचं पाणी. पंधरा दिवसात नाही हो एकदा इथे आमच्या माहेरात. आमच्या सा सर मध्ये येते रोज एक दिवस आड खरं इथं पंधरा दिवसात नाही एकदा हे नाही काय मग एक मोठा ब्यारेल आहे हजार लिटर तो तेवढा भरून ठेवतेत की.
खरं तेवढं तर पुरतं व्हय ओ.
पुरतं इथं किती त्यांनी चौघ जणच आहेत ना आताच आम्ही आल्यावर चार पाच मेंबर वाढल्यात, आणि तेवढ पुरतंय त्यांना मगं इथं बो आहे ना बोर असते बघ ते सरकारी बोर हापसून आणायचं. हा तसली बोर आहे हित जवळच मगं त्या बोरच पण पाणी आणतात कमी पडलं तर मगं माझे लग्नाच्या आधी कसं करत होतो मी त्या बोर पशी धुवायला जात होतो धुनं
हा! हा! ते एक
तिथं कसं अस रस्ता हाय हा रस् त्यावर तिथं हे ना बा बायका बायका असं वळीन बसून आम्ही धुत होतो धूण तिथं. मगं लग्न झाल्यापासन कोणी तर घरातच धुत्यात आता सगळी मी जायची तिकडे सगळ्यांच धुनं घेऊन तिथंच धुवायचे. मग माझी मैत्रीण आहे काय ती पण यायची ना दोघी जण बोलत धुवायचो.
हा! ते बरं वाटायच म्हणजे येत
हा मजा वाटते आता नाही जात हम!
हम्! हम्! ते कसं हे असलं संग असलं तर बरं वाटतं आता लगीन झाल्यावर जावू वाटत
बरं वाटतय. नाही नाही कुठं बघा मैत्रिणीने घरला बोलवलेल होतो घरी पण गेलो नाही.
आहेत ना तिथ? गेलं की घरात ना बाहेर पण पडत नाही सगळी विचार आलती कधी अन चालली कधी?
कधी हा तेच की आहे आमच्यात पण तसचं कालच मी वर गेलतो फक्त तेव्हा ती मैत्रिणीची का कि म्हणाली ती कधी आल्यास?
हम्! नाही काय?
ते पण मुलगा गेलता ना रस्त्यावर खेळायला तेला आणायला गेलतो. हो! रस्ता आहे हित मो मोठा रस्ताच आहे ना पुढं त्यामुळे गाड्या भरपूर असतात गल्ली आहेत सगळ्या त्यामुळे जाऊ वाटत नाही गाड्या त्यात आपण गाऊनवर असते.
होय ते आहेस बरा
हा त्यामुळेच जाऊ वाटत नाही
हम्म हम् तुम्ही अंटी काताय
अंडीी खातो क अंटी खातोय त्याच फक्त ते पोळी भाजून खात नाही पोळी ते वास मारते मला खावटत नाही मग शिजवलेला अंड असत ना आमच्या ख कि अंड्याची आमटीला मस्त करते ते मसाला का विकत आणत ते मसाला म्हणजे ते सगळं बारीक केलेली फूड असते बघ खड्या म आ म व व मितोय कि का रुप परवा आणलाय फक्त आपले पोहे कायच्या चमना तीनच चमचा मसाला लाय तो
हो हा
मग तो मसालेत एक दोन तीन वेळा आमटी करतत मग आहे आपलं हे अ टोमॅटो लसूण आणि आलं मिक्सरला बारीक करायचं आणि मग ते जि जिर जरा टा कोण ते तेल सुटेपर्यंत ते भासत नंतर मसाला टाकून आहे ना थोडं पाणी व त्यात मग अंडी त घेत त्याने काय हात लागत नाही आमचा आम्ही शिजून मग अंडी शिजवून कधी तेलात भाजून टाकत कधी शिजलं कधी शिजवायच नसलं की मग आम आम् शिजवून वरणं टातो त असं करतोय अंडी खातोय परवा खाल्लो नाही परवा आणले होते
सुंदर आ ते चांगलं आहे खायचा हा हा हो आठ रु फेला आहेत
वढ चारलं आठ रुपये सात रुपये इथ सात रुपयेला आहे बघा
य का ह हा द आ ह बत हो हा ते असने अगदी मीठ चटणी अस घालून क घालून क अस शिजत ठेवलं कडई अस खाली काहीत ठेवून आणि वापरून काढला आणि तर ना मग कांदा आणि टॅमॅटो एक आणि कांदा मिक्र पिवलं लसू मालपत्र अस भाजलं आणि ते प आणि तेल घात
हा
आणि होरी घालून ती परी त्यात घालून चटणी घालून ते शिजलेलं ते काढलं अस गोल गोल
हा
पुरी पिववी म्हणतात केव त्याला हॅलो ह ते म्हण ह म्हण पुरी का भाजी हिरवी म्हणा हा आणि ते त्यात घालून क नाही त्या अस हा ते असं त्याच गोल गोल असं काढायचं त्यातन
हा हा मी पण परवा बघितल होतो बघा अ फक्त ते अंडी घ्यायची अंडी फोडायची त्यामध्ये फक्त तिखट मीठ घालायचं आणि ते मिक्स पण आहे ना असं ताटलीत पूर्ण पसरायचं आणि कढईमध्ये पाणी ठेवून त्यात काहीतरी ठेवून आहे ना ते वापून घ्यायचं झाकून आणि तेच्या बर्फ्या बर्फ्या पडते ना पण शं शंकरपाळ्याला कसं तसं छोट छोट चौकनी करून ते हे करायचं आणि नंतर कांदा टोमॅटोची प्युरी करायची
हम
आणि ते भाजून असं पातळ करायचं आमट्या आणि त्यात ते टाकायचं चौकोनी चौकोनी काप आपण कसं चकुल्या करतोय ना
हा चकोले करतोय त्या पद्धती हा हा परत आंड्याच अस टॅमॅटो ण घा कर अस टॅमॅटो वरण असं आपण कसं वरलं काढतोय की नाही तसं वरलं कापत असं
आणि त्यातली आतली बी पाक काढून घ्यायची अस चाकूना आणि एका वाटीत अंड्या च चटणी मीठ कोथमीर कांदा घालायचा आणि हलवून क नई त्यात वतायचं ते पोकाळय त्यात आणि त्याला ते तेच्या काड्या विकत मिळतात बघा त्या त्या काड्या चार बाजूला चार घालून कनइ त्या चाळणीत लावायच्या अशा आणि अशी मग चार पाच अंडी कनी उकडायचे आणि नंतर मग ते तसेच चिरायचे अशी फुलाच्या आकार ना ती बी खायला मस्त
हा हा नुसत खाला ते लहान मुलांना भारी वाटत असेल ना वेग वगळ्या वेगळ्या प्रकारच अस हम्म आणि ते पण करतात की अस मी अंडी शिजवायची चिरायची त्यावर वरून चाट मसाला आणि आपलं मीठ आणि जरा असं चटणी टाकायची आणि कोथिंबीर टाकायची आणि तसंच ते
तस हा असेल तस पण ते कस प्रत्येकाची करायची पद्धत वेगवेगळी ना अ करेल तस हा प्रकार आता एक एक जण कसं करतय सांगा आपली बिर्याणी टाईप अंडी य कांदा चटणी मीठ म्हणजे भात परतलेला असतोय की नाही त्यो कांदा अ भाजला का नाही ते आता अस टॅमॅटो भाजलं की चटणी घालून ते अंड घालतात आणि अंड हम्म आणि अंड भाजलं की नाही त्यात भात घालून हलवत्यात
म्हणजे ते अंडा बिर्याणी
तयार होत ते तसच हे होईत असल हम्म हा ते पण विकत मिळतय ना तस अंडा राईस म्हणून हा अंडा राईस आणि आता भाईर गेल्यानंतर ते चिकन राईस वर पण अंड्याची पोळ्या मिळते तोघ
होय होय चिकन राईस वर अ ह्याच्यामध्ये चायनीज मध्ये तशी पोळी आपल्याला बनवायलाच येत नाही त्याला हे ना असं बकळ तेलात केलेलं असतंय ते
हा त्यांनी तेलात क नय असे नुसते तळूनच
तळून काढलेली असते हा आपण घरात का कराय गेलं तशी जमत
आपण जरा जरा तेल तेल जास्त वापराय नको म्हणून किती जरी केलं तर आपण कमीच वापरत
वापरते होय होय हायच की शेवटी त्यांना काय घेतील होह ऐंशी रुप हाफ प्लेट ऐंशी रुपये
मग सांगा
मंचुरी राईस हा मंचुरी राईस नूडल्स ह सगळं ऐंशी रुपये
सगळं आणि हापला घेतलं की शंभर दीडशे एकशे साठ एकशे ऐंशी असं झालंय
हा एक वगैरे परवा आहे ना शंभर रुपयला फक्त तीनच लॉलीफॉप आलत ते
हा चिकन लॉलीपॉप
बरी हा तीनच आलत ते पण आमचे मिस्टर जास्त खात्यात नई त्यांच्यानंतर मला पण सवय झाली ती खायची.
पेटा